हॅलो. हॅलो.
हॅलो काय कराय?
हॅलो.
हॅलो.
काय नाही? हा आत्ता आवाज आला व्यवस्थित.
हू हू काय चाललंय? काय नाही, टीव्ही बघत बसलोय. हा आठ दिवस चालूच हाय ईकड.
हम्म हम्म मी पण बसलोय आत्ता. आत्ता आवरलं सगळं. जेवण करून, खाऊन.
व्हय, काय केलत्यासा जेवण?
आज अंड्याची भुर्जी भाकरी आणि भात केलेला.
हम अ
कोण?
तुम्ही काय केेलता?
आम्ही काही शिळंचं आमचं जेवणं.
काय शिळ होत?
ते काल दादाला शेंगदाण्याची चटणी, पोळी, झुणका दिलतं. अष्टविनायकला गेलाय.
होय. हम.
मग ते चपाती पण शिल्लक होती, भाकरी पण शिल्लक होती, नुसता कुक भात लावलेला.
हा हा. मग अष्टविनायकला गेल्यात. हम.
हम्म. गेल्यात. काल रात्री
ह अ कोण कोण हायं?
ते ते. ज म्हणजे तो असायं. आ ते गावात ना कोण गे सोसायटी मधून गेल्यात
हा हा किती दिवस
एक चार दिवस
हम्मम् तुम्ही बघितलंय का अष्टविनायक
ह या मी काय बघायला असत
नाय व आवाज ज येना व्यवस्थित
आलाय काय आवाज
अडखळत यायला लागला
हॅलो आला काय आवाज
आला आला
हम्म हम्म रूम घेऊन राहिलाय का तुम्ही आधी हॉस्टेल ला होता कोणता
होय होय हम् हम
अ त्याचत
अभ्यास आत्ताच चालू झाले कॉलेज एवढा काही नाही हम
काय नाही काय नाही आ आता आवरलंय आता जेवलय आता झोपे याय लागल्या झोपायच जरा आआ मग काय संध्याकाळी निवांतचच हाय आज
कसं काय संध्याकाळी जेवण
संध्याकाळच जेवणाज नाही आज आ जेव जेवणाज
काय
देवळात आहे जेवण आज
होय
हम्म
ते तुम्ही डोसा कस करतायसा
ोसामुळे उडीद डाळ परत हरभरा डाळ परत त्याच्या उगडाळ पण घातली तर चालते हे पहिला रात्रीीज भिजत घालायचं आणि मग स काळीइइ मिक्सरला लावायचं मग सकाळी ते पोहे पण अस भिजून कणी सकाळी हे करायचं रात्री डाळी तेन भिजत घालायच आणि सकाळी आपण ते डाळी तेन बारीक करतोय कणी तेव्हा ते पोहेत. ते कणी घालायच. होहे. पण जरा बारीक करून घालायच.
हम्म.
आणि मग ते मिक्सरला एकदम बारीक करायचं. हो मग पोळीच्या तव्यावरती अं आमटीच्या चमच्यानं पण अस ओतलं तर चालतय ओतून असं गोल गोल फिरवायच. किंवा ते वाटीन पण अ हे करून केलं तरी पण चालतंय. मग तच्यासंग काय बटाटू भाजी. किंवा खोबऱ्याची चटणीइइ
हा. खोबऱ्याची चटणी व्हय.
हम्म खोबऱ्यायची चटणीइ.
ती कस करायची?
ते चटणी ओ खोबऱ्याची चटणी खोबरं ज त्याच्यात जरा उडी डाळ भिजत घातलेली. परत म्हणजे शेंग जरा भाजून घालायचं त्यात कडीी पत्ता जरा त्याच्यात घालायच टेस्ट ला चांगलं लाग. होय.
हम्म हम्म.
मग हे सगळं बारीक करायचं आणि
हम्.
मग बारीक केल्यानंतर मग तडका द्यायचा मग तडक्यामध्ये काही मोहरी जिरं कडीपत्ता घालायचा. आणि ते तडकाव त्याच्यात व तायचा.
हम्म हम्. सोपच आहे की मग.
होय तुम्ही कधी केला नाहीसा.
मी अशी करत नाही. आम्ही शेंगदाण घालून करते शेंगदाणा आणि चणाडाळ.
हम्म.
आवाज ईना व्यवस्थित.
हॅलो! कसं कसायं काम मग म्हटलं?
काय नाही शेंगदाणा भाजायचं त्याच्यावरच ते एक साल त्याच काढून घ्यायचं, आणि ते मिक
हळू आवाज कर की गं एक मिनिट अ. हळू कुठं हाय, हळू आवाज कर मी बंद करणार ह टी व्ही.
हम.
थांबा हं एक मिनिट. हो, दातचं काडीनं. चाबरीचं आहेस की जरा. ते मला तू सांगू नकोस. टरके टरकीच हाईस जरा तू, हाईच टरकी हॅलो! मी का करं हम बघ जा जा. हॅलो!
काय झालं?
अगं ती टीव्हीचा आवाज मोठा केल्या काय मावशीची मुलगी.
हा अ.
आणि आवाज कमी कर म्हणताना करना न उगच माझ्या संग भांडायला लागं
ह अ.
आपलं स्वता पुरतं करून बघत नाही, हु म्हणून वाढवून ठेवत्या आवाज आणि आता उरपाट बोला लागल्या. टर्की. तर हाईसच टर्कीचं हाईच जरा तू. हायसचं. हॅलो! बोल. जरा सुद्धा मॅनर्स नाही. केवढा आवाज वाढवल्या बघ की, हॅलो
हॅलो.
हा बोल.
काय सांगत होतो मी?
तर ते चटणी कशी करायची, आमच्या घरात असच असतय बा. चटणी कशी करायची सांगा तुम्ही सांगत होता.
हा. अ तुम्हाला सर्दी झाल्या काय? हम्म हा हा.
केवढा आवाज सुटलाय बघ.
तुम्ही दुसरीकडे जावा कि मग
दुसरीकड तिथे कुठे जाऊ हिथंच बसतय मी. आणि लई ए नालायक. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
याय लागलाय का आवाज?
हॅलो.
हा आला काय आवाज?
हा आला आत्ता आवा हा बोला की.
तर पहिला शेंगदाण भाजायचं. त्याच्यावरच साल काढून घ्याईच त ते शेंगदाण्याच पाणी घालून पेस्ट करायची तवा ते चना डाळ पण घालायची आणि मग तर मिरची जरा ज अ हे जिरं, मोहरी, तेलात टाकायचीत कडीपत्ता टाकायचा आणि ते सगळं त्या चटणीच्या ह्याच्यात टाकायच पेस्ट मध्ये आणि मीठ थोडं घालायचं असं करतो.
तसं करता व्हय? करून बघ. ते का?
हा बरं. खोबऱ्याचे पण करतोय तुम्ही सांगितलेलं त
तशीच करता व्हय, त्या वेगळ्या पद्धतीनुसार
हॅलो
हॅलो
शेंगदाण्याची एकदा करून बघा.
हां हां करून बघते, ट्राय करून बघते.
हम्म
चाललं, हे कलले?
ते डोसे पण, करून बघायला पाहिजे, त्याला कसे आहेत. अं
होय करून बघा की, रात्री भिजत घालायचं असेल, उडीदडाळ, मुगडाळ परत हरभराडाळ असेल आणि सकाळी मखनी ते भिजलं, मग भिजत घातलेलं ते सकाळी पेस्ट करायचं, ते जे एकदम बारीक आणि ते हे करायचं त्याचा डोसा तयार करायचा, अंबूस लई छान जास्त, दोन दिवस भिजत घातलं तर लई छान अन् ते अनभूत
हां तरी ते मला टाकायलाच येत नाही, तव्यावर.
होय शिकाळीचं आहे, एक दोन ते एक करायचं
काय करायचं?
दोन तीन वेळा करून बघायचं, येतयं. येतच नाही म्हणलं तर, कसं होईल?
हॅलो